हा नमस्कार ते ऑनबोर्डिंग होत नाही असं सांगत होते.
बोला ना.
हा तेच मी म्हटलं.
आवाज आवाज तुमचा येत नाहीये काहीच.
नाही
हॅलो
हा ऑनबोर्डिंग होत नाही असं सांगत होते ते
आवाज थोडासा मोबाईलचा हे करा ना
मोठ मोठाच येतय आवाज येतोय का आता तुमचा येतोय मला व हां तेच मी म्हटलं. कि ते ऑनबोर्डिंग होत होत नाही असं सांगत होते म्हणून लागला नाही कॉल.
होय का?
आता आता व्यवस्थित येत आहे ना ऐकू?
हा येतोय येतोय आवाज.
अच्छा हा हा.
हम् कोणत्या सब्जेक्ट कोणत्या विषयावरती बोलायचं होतं?
न आपले नॅचरल जे निसर्ग वगैरे त्या सब्जेक्ट वरती. हा पाऊस. मी नाशिकहूनच बोलते. हा तेच म्हटलं. पाऊस वगैरे आता इथं आत्ताच थांबलेला आहे. नाही तर तीन चार दिवस भरपूर पाऊस होता अगदी. म्हणजे? अ्
पाच सहा दिवस खूप पाऊस होता. कालपासून थोडंस थांबला आहे. आता जरास उन आहे. त्याच्यामुळे जरा बर बरं वाटते वातावरण तर चांगलं हाय आता.
अच्छा! अच्छा! हा आता थोडंस ऊन पडलेलं आहे ना. त्याच्यामुळे ह ह ह नाही तर पावसाळा हो हो झालंय सर्व. तेच मी म्हटलं आता वेळ आहे तर बघू
ना मी ते आता बघितलं. मॅडमने तुम्हाला मेसेज टाकलेला म्हणून म्हटलं त्याला ये ना जरा असं गाईड करू. म्हणजे कसं आहे तुम्हाला ही कळेल ना कॉल होतील ना तुमचे आणि कस आहे ग्रुप वरती मेस् न टाकता पर्सनली तुम्ही जरी वटसअपला हाय करून कोना- म्हटले ना की कोणी आहे का फ्री? कॉल करू का? लगेच व म्हटलं कोणी तर लगेच कॉल करायचा आणि सब्जेक्ट सांगायचा आणि त्या विषयावरती लगेच कार्यामध्ये जाऊन कॉल करून बोलायचं. आपल्याला कमसे कम दहा मिनिट तरी बोलायचं आहे ना.
हो तेच ना तेच ना दहा मिनटं बोलायचं आहे. बसं तेच मला ते लक्षात नव्हतय तस कुठला कॉल म्हणजे ते ते सांगता ये की ब युजर इन अजून हे नाही मग बोर्डवर नाही असं मग त्यार्थी अजून ते न माझ कॉल घेतला नाही का बास
कार्या अँप जरी माझे ओपन नसेल ना तरी तरी तसा मेसेज येतो तुम्हाला. म्हणजे जेव्हा कॉल करताना दोघांचं कारया ऍप ओपन पाहिजेला आहे.
अच्छा! मग आता मग आता मगाशी तुम्हाला केलं तेव्हा त्यांनी असं दिलं मग की क कुठला प्रॉब्लेम होता भावाचा. हे हे मला वाटतं कार्या अँपच चालू आहे आता.
होय ना.
हा कार्या अँपवरती दाखवत य ते. कॉल इन प्रोग्रेस असं. म्हणजे मग हा कॉल दहा मिनटं करायचा आहे
हो दहा मिनटं बोलायचंय आपल्याला कोणत्याही सब्जेक्ट वर बोललं तर चालतय किवा आता आपण- पावसाच तर चालूच आहे. पेरण्या वगैरे झाल्यात का तुमच्या इकडे?
हा आमच्या इकडं पेरण्या लवकर करून टाकतात. मे मध्येच करतात. म्हणजे आमचं इथलं तर नाही नाशिकमधलं पण जे खानदेशातलं आहे ना तर ते लोक मे मध्येच पेरण्या करून टाकतात आणि मग पावसाची वाट बघ नाही नाही, त्याच जास्त करून कपाशी लावतात. आणि बाकी की सर्व मग हे असतं. असं जे थोड्या पिकांचं जे तीन तीन महिन्याचं पीक असत ना. पण मेन मेन हे पाशी असतं. हां तसं. तसं. हा. त्या पद्धतीचं बाजरीचं हिवाळ्यात लावतात मला वाटतं ते पावसात की हिवाळ्यात काहीतरी लावतात.
आमच्या इकडे नसतात तेवढे पिकं तसे, आमच्या इकडं हे काय म्हणताय, भात शेती खूप असते आणि मी कराडवरून बोलतेये ना. कराडला भात, सोयाबीन, भुईमुख हे आत्ता तर सध्या पिकं आहेत आणि जास्त करून ऊसच असतोय का मग ऊसामध्ये पण उत्पन्न माणसांना जास्त भेटतय ना, ह्या तीन महिन्याच्या पिकांपेक्षा. त्याच्यामुळे ऊस खूप प्रमाणात असतो इकडे.
तिकड कारखाने पण भरपूर आहेत ना त्याच्यामुळे, आता कसं आमच्या कडे जर कधी ऊस लावला ना, तर ते हो नाशिकची तर द्राक्षच फेमस आहे. पण ते सीझन वाईज अस तात ना, हे आता आता त्यांनी सगळी लावणी केली असणार किंवा मग ती छाटणी करून टाकलेली अस ता. कारण सीजन गेला ना आता, मग हे अ डिसेंबर ता साधारण ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून जशी जशी थंडी वाढते
हा तस ते च चालू करत्यात बहुतेक हा, आणि हो मला वाट ते मा फेब्रुवारी, फेब्रुवारी पर्यंत द्राक्ष येत्यात ना, ते विकायला फेब्रुवारी, मार्चपर्यंत हू.
आता सगळीच म्हणलं फळ ऑल सीझन झाली म्हणजे असं काही ठराविक
तुम्ही कृत्रिम पिकवणी चालू हाय ना त्यांची, ज्या महिन्याला दोन महिने पिकाला लागत होते ना ते, ते काय करत्यात, पंधरा दिवसात पिकू राहिल्यात त्या पंधरा ते महिन्यात.
अरे ते तेच ना, आपल्या जीवाला जो म्हणजे त्रास येतो की नाही
आणि आपण पण, आपण पण आता कृत्रिमच खाऊ राहिलो ना त्याच्यामुळे हे आजारपण वगैरे वाढतय, हा. नॅचरल काहीच नाही राहिलेलं.
हू तेच ना, म्हणजे केमिकल भरमसाट टाकायची आणि वर त्याच्यातनं ते पीक उत्पन्न लवकर घ्यायचं
केळी म्हणा किंवा चिकू म्हणा त्याला पण पावडरनी पिकवायचं चाललंय त्याज्यामु कोणत्याही ऋतुत ते भेटतात ना आता, आस नाही की कवा, आ असं को नाही की त्या ऋतूमध्ये भेटतील आपल्याला, शिवाय हा भाजीपाला बघा, मेथिला कम से कम दोन महिने लागतात. किंवा दीड महिना तर कम से कम लागतो पण ते आता कृत्रिम चालू झाले फवारणी वगैरे, वीस ते पंचवीस दिवसात मेथी येऊ राहिली मार्केटला. मेथी, मेथी तान त्यात मेथ ते तांदुळ का शेपू म्हणा, वीस ते पंचवीस दिवसात येतय, मग त्याच्यामुळे लोकांना काय आणि आपण ते खातोय म्हणल्यांतर आपण लगेच म्हणजे आपल्या, आपल्यामध्ये इम्युनिटी पॉवरच नाही राहतय हे असं हे खाण्यामुळ.
नाही ना ते, जर तुम्ही एखादी गोष्ट वाढण्यासाठी जाता मनुष्याला वाढण्यासाठी ठराविक व एक एज असतं प्रत्येक अ डेव्हलप होण्याला. प्रत्येक पेशी डेव्हलप होण्याला, तसं पिकांचं पण असतं ना प्रत्येक अ त्य च पूर्ण
आता शेपू म्हण नाही म्हणलं तर बघा शेपूची लागन आपण आता आता केली ना तर आपल्याला गौरीच्या वेळेस महालक्ष्मींच्या वेळेस शेपूची भाजी लागते. ती बघा त्या पिरियडला ती येऊ शकते. म्हणजे महिना ते दीड महिना लागत. पण ती आता हे काय करत्यात टाकत्यात आणि त्याच्यावरती फवारणी करायला लगेच चालू करत. जवळजवळ पंचवीस ते वीस दिवसात लगेच चालू, भाजी विकायला पण काढत्यात, कोथिंबीरच पण तसच आहे, कोथिंबीरला दीड महिना तर लागतोच, चांगली यायला किंवा हिरवा यला महिना तर लागतो, पण हे पंधरा, पंचवीस ते वीस दिवसात ते चालू करतायत विकायला, कारण पैशासाठी अहो काही लोक करत्यात. पण ते आपल्या आरोग्यावरती परिणाम होतो हे कळत नाही ना त्यांना.
म्हणजे म्हणजे आपणच नागरिक तितकच महत्त्वाचं आहे त्या नागरिकला समोर ठेवून सगळं करायला पाहिजे ना असं.
तुम्ही बघा ना कधी पण पण आता बघा आपण सिटीमध्ये राहिलं तर कांदा हा चाळीस रुपयाने आपण घेऊ शकतो. किंवा घेतोय आपल्याला गरज आहे म्हणून पण शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे का ओ जिच्याकडे जास्त कांदेे आहेत ते बघा दहा रुपये किलोनी सुद्धा कोणी घेणार नाही मार
आमच्याकडे पण टाकल होते. आमचे दीर करतात ना शेती तर त्यांनी टाकले होते. एक दोन वर्ष जेव्हा कांद्याला भरपूर भाव मिळायचा ना आणि तेव्हा टाकले पण ते आपल्याकडे स्टोअर करायला तेवढी प्रॉपर हे नसते सोय नसते. आणि मजूर किती लावणार ना तुम्ही प्रत्येक सॉर्टिंग करायला ते खराब कांदे काढायला तर त्याच्यामुळे मजुरी खूप जाते त्याची त्याच्यामध्ये हा मग शेतकरी ठेवतच नाही जवळ
आणि मग त्यावेेळेस त्यावेेळेस बघा कांंद्याला चार ते पाच रुपये किलोनी दर येतो मग शेतकरी लॉसमध्येच आहे ना ओ सांगा हम्म
त्याची वाहतूक करणं किती कठीण आहे मजुरी तरं वेगळी गोष्ट वाहतूकसुद्धा कठीण आहे. आणि ती परत मार्केटमध्ये गेल्यावर त्याच्यामध्ये काय ती कसले वेगवेगळे टॅक्स देतात.
जाण्यायेण्याचा खर्च सुद्धा सुटत नाही शेतकऱ्याला एवढा तोटा होतोय पण आता काय करणार आहे शेत कर्यांना आणि शेतकरी किती जरी भांडला आणि काय केलं तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी पण होत नाही आणि सर शेतकऱ्यांना भाव पण होत नाही शेतकऱ्यांना
प्रॉपर त्यांचं काहीतरी व्यवस्थित व्यवस्थापन करायला पाहिजे शेतकऱ्यांच पण की जेणेकरून त्यांचं
मला तर सरकारला मला काय म्हणायचं त्याच्यासाठी ह्यांच्यासाठी एक संस्था करा ना तुम्ही शेतकऱ्यांसाठी कि बाबांनो त्यांना बियाणं ह्या ह्या रेट आम्ही देणार आहे बियाणं आता दोन हजार अन् तीन हजार रेट आहे तुम्हाला सांगते भाताचा पण चांगल्या मला म्हणायचं आहे ते तुम्ही कन्सेशन त्यांना द्या ना की आता ह्या पावसामुळे येईल नाही येईल शेतकरी आशेवरतीच असतो.
हा बरोबर आणि डायरेक्ट त्यांनाच द्यायचं. मधलं कोणी मेडिएटर ठेवायचंच नाही म्हणजे व्यापारी ना ते कोणी बाकीचे ठेवायचे नाही दु दुकानदार त्यांना डायरेक्ट पोचवायचं बा तुम्ही असं तेव्हा तो फायद्यात राहील.
आणि व्यापारी लोकांनी आताच शेंगदाना तर दोनशे वीस रुपये किलोनी विकलाय टोकायला माणसांना कसं काय परवडल सांगा ज्याची जास्त शेती आहे पाच सहा एकर जमीन त्यांना किती घ्यावा लागल तो हम् नाही म्हटलं तर पन्नास एक किलो तर बियाणं त्यांना लाग लागणार तेवढ्याला एका एकराला मग म्हणजे लोकांनी पैसेसेवा काय ना पैसे हे घालायचे आणि शिवाय या पावसामुळे तर काय झालं नेल.
त्या मेहनीतीचा सुद्धा कधी विचार करत नाही कि मी मेहनत त्या मोबदला नाही काढत. फक्त आपल्या निघालेल्या मालाला मोबदला पाहिजे एवढंच तो विचार
एवढंच तो म्हणतो त्याला जास्त अपेक्षा नसते की नाही बाबानो मी जेवढं घात नाही त्याच्या अर्ध्या किमतीनं जरी विकलं तरी मला चालू शकत त्याला असं तो म्हणतो पण तेवढाही भाव त्याला भेटत नाही ओ
नाही घेत
आणि हेच बघा तीच बघा मार्क टला जर मॉलला जरी आपण ही फळं ठेवली ना मॉलला जरी कांदे ठेवले ना त या हाय भावात आपण घेतो घेतो का नाही आणि बाजारात गेल्यानंतर शेतकऱ्यांना काय म्हणतो नाही हो पाच रुपयाेनी द्या दहा रुपयाेनी द्या तस आपण मॉलमध्येध्ये गेल्यानंतर कधी म्हणतो का
म्हणू शकत नाही ना म्हणून मी मी पण काय करते जे भाजीवाले असतील दारावर येणार किंवा अस शेतकरी एक रुपय उपाय कमी नाही करायच त्यांना मग फले तो दोन जास्त घे
बरोबर आहे बरोबर आहे
असं आहे म्हणजे त्याच्या मेहनतीचा थोडा तरी मोबत मिळाला पाहिजे ब त्याला असं तेच ना तुमच्या कराडला थोडस याचा ऐतिहासिक पण वारसा आहे का
हो आहे आहे कराडला आहे कराडला इथं आहे किंवा आमच्या इथून महाबळेश्वर प्रतापगड रायगड हे जवळ आहे आणि सातारला अजिंका तारा वगैरे राजे शिवाजी महाराजांच्या काळातला तो किल्ला आहे बघण्यासारखा आहे भरपूर
अच्छा अच्छा म्हणून म्हटलं की आता काय स्वयंपाक वगैरे
तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं तुम्हाला कॉल करायचं असेल तर परत पाच दहा मिनटात तुम्हाला करा ओके ओके ठीक आहे धन्यवाद
धन्यवाद